हॅलो
हा मी म्हणालतो ती येतात तर काय बपयला. पहिला खायला येऊ देेत मग उपडीच बघुया आपण.
लय प्लॅनिंग करताय वडी स
पण मी तर म्हणाले खर आपण कायम भेटायच म म्हला मण मी आलो की दिसल की सांग तुम्हाला तस सहा महिन्यातन तर भेटायला पाहिजे कि बा आपण.
चालती येती क भेटुया.
कायमसारख चायनीज खाऊया.
हम्म कायम सारखच चायनीज व्हय.
काय करायच मग सांगा? ही लोक भेटायला आली तर की काय.
हम्म ये तुझ चार्जिंग लावरे आता मी लावणार आहे नंतर. हां
वेदिका मला संध्याकाळी करतो म्हंटल्या तिच पूर्ण करूया म्हणून.
मी काय म्हणालतो.
हम्म
पिक्चर बनयच मला पिक्चर बघायला जायची लय इच्छा आहे. त्यात सगळी सोबत.
कुठ जाणार ग इथ पिक्चर सुरू आहे दिल्लीमध्ये आधीच.
तिथल्या पिक्चरला तरी जाव्याचेला सगळे मिळून.
आपल्या घरातली सोडतात का भैय्याला पण सोडणार नाहीत आपल्याला. म्हणशील म्हणतील आधीच तुम्हीच काट्या आहे त्यात काट्या खाल्ल्यावर काय होईल?
नाही ग जाऊया की ग मला जायची लय इच्छा आहे आपण सगळे मिळून आपण तीन वर्षात एकदा पण गेलो नाहीये.
व्हय ये तू आली नाहीस मी आम्ही गेलतो.
कधी गेलता सा?
एकदा गेलतो की.
कधी? मला सांगितलंच नाही सा.
ए
काय बी. नाही सांगितलीस तू.
सांगितलेलं तेव्हा तू वैष्णवी त्यानं वैष्णवी प्रतीक्षा नाही म्हणलेल्या. म्हणून मी सायली आणि वेदिकाच गेलतो. आणि प्लॅन
तुम्ही सांगितलंच नाहीसा. मी आलो असतो, मला जर सांगितला असता तर.
चा विचारल्यालो, तर नाही म्हणल्याला वाटतं तुम्ही.
नाही गं. आम्ही ह्याला, ते रंगपंचमीच्या खेळाला आम्ही नाही म्हटलेलो.
ये वय रंगपंचमीला पण आला नाही तुम्ही.
मग तेच की, आम्ही रंग रंगपंचमीला नाही म्हटलेलो. पिक्चरला कधी सोडून सोडून गेला. कुठला आणि कुठला पिक्चर बघाई गेलता?
आणि जेवायला पण तुमच राहिल दोघींच.
हा ते राहिल सोड ते पण नाही झालं.
तवाच नदीवर पण गेलतो आम्ही.
हम्म. नदीवर केलता काय?
जेवलो त्यानंतर अ बदाम शेक, काजू शेक घेतलो आणि नदीवर गेलो.
चालते. मी मेसेज टाकतो काय ग्रुपला? बघूया काय म्हणत्यात?
व्हंय सांग नंतर.
व्हंय आमची मम्मी पण जाणारच आहे, गाव गावाला जाणार आहे आमची मम्मी.
हम्म हम्म. पाऊस तेवढ लई धीग यायला नको त्या दिवशी.
हम्म.
मला बांबू तेवढ खायचा आहे. मला मदनी मदनी आठवण यालती त्याची.
लावून घेऊया. आपण पहिला गेला गेल्या तिकेटीमध्ये बांबू खाऊया मग कॅप राऊंड ला जाऊया.
व्हंय व्हंय.
कॅप राऊंड काय माहीत कसं असते. गर्दी नसेल थोडी एम सी याची पण एवढी नसतं असं वाटायले.
तेच की जर गर्दी नसलं, जर आपलं लवकर आवरलं का नी
हम्म
आपण जाऊया. आणि नाहीतर की नी, मग आपण एक दिवस ई भेटूया सगळे.
लवकर आवरलं नाही, तरी पण जाऊयाच की. म्हणजे मी म्हणाले लवकर आवडलं नाही असं जरी धरलो तरी किती वेळ कितीच वेळ लागणार आहे. तीन, चार तास लागतील, मग जरी आपण दहा ला गेलो तिथं
हम्म हा चालते मग आपण आपलं जरी आपलं बारा, एक वाजेपर्यंत जरी झालं, तर मग एक ते आपण चार वाजे पर्यंत फिरू शकतोय.
हम्म. पण दुपारी पण कॅफे उघडीच असतात की, ये की.
हम्म.
सकाळी तसं पण नसत्यात लवकर. दुपारीने असतात.
चालतंय बघुया, पहिला कोण कोण तयार आहे ते.
त्या दिवशी तीन संध्याकाळी व दुपारी. त्यांना काम नसते सोड. त्यांच सकाळी क्लासला जातत. वेदिका, सायली तेन. आणि संध्याकाळी जात्यात.
चालते मग आपण कॉपरांच्या दिवशी काय करूया? जाऊयास. म्हणजे खायला जाऊया.
मी खरं कोण कोण येणारे बघायला पाहिजे. आणि मग कसं जायचं पण बघयला
हम्म हम्म चालतेय. आणि ऐक की, तू म्हणजे तुझ्या ओळखीच कोण वगैरे असल तर म्हणजे विचार की, म्हणजे पिक्चर वगैरे कधी चांगलाय? कुठला तर.
कुठं कोण ओळकीच असणार माझ्या. कुठं म्हणालेस तू.
अगं तुझे कझन्स वगैरे असतात. बाहेर म्हणजे असतातकी. माहतीच असणार की. फॉर्च्युूनला कुठला पिक्चर म्हणजे चांगलाय आता?
ऑनलाइन बघायला येते की आपल्याला आत्ता खर.
हा मग बघ की. एक दिवस मग आपण त्या, अ बघ. जर चांगलं असत तर, आपण त्याला पण जाऊया एक दिवस.
पिक्चरला जाऊया आपण नंतर चा. तसं काही नाही. तुला आताच का जायचय?
मला लई आठवण आली ग त्याची.
पिक्चर चांगलं असला तर वरतीकीट वाटतेय ते. नाही तर दीडशे रुपयाेच तिकीट असतय.
हा, म तेच की मग.
दीडशे रुपये. त्यापेक्षा मग ख खाण्यात घालल्याला परंवडते. असं वाटते.
चांगला पिक्चर बघूनच जाऊया कि.
आता हाय का बघूया? नाही
आता म्हणजे, आपलं कॅमपग्राउंड संपे पर्यंत वगैरे चालतय ग.
एक महिना व्हय.
ह.
म नंतर बघया की. पहिला खायला जाऊया आत्ता. आणि मग नुस ता पिक्चर यालात का बघायचं चांगली
हम्म.
आणि मग जाऊया असला त.
तसं नाही ते ह्याचं, ये ते रॉकिंग स्टार यसच नवीन कुठलं पिक्चर ते ते फक्त ट्रेलर आले काय? ह नाही नाही ते ट्रेलर आलेय काय फक्त, काय पिक्चर पण आलाय?
पिक्चर आला नाही तो अजून.
हम्म ते मला ते इन्टालाही आलत. सारख
त्याला किती बॅकला हे आलय माहीते का?
हम्म!
दंगे होनेवाले हे लगता.
ते राहूदे. अ ते दिल्लीमध्ये, ते आता चालूय की ग. ते पोरं ते खुलागात का बघायला तिथं जाऊ.
अगं जेदीयेती सगळी. आपणच खुळ्यागत वाग ते त्यावरन बघकी.
थांब काय किती मिनिटं झाली सात मिनिटं झाल्यात
हू
अगं ते खुल आलंय ते वरच ते पोलीस मारायला आल्यावर जनगण म्हणायला लागलय
व्हय व्हय व्हय ते भारी होत
आणि ते पाणी माराय लागलं आणि डान्स करायला लागलय
व्हय आणि ते टी आर गॅस फेकल्यावर ते टी आर गॅस ते उचलल्याता ते पलीकडे त्यांच्यावर रिपीट फेकल्या व
आणि ते एकट तर काही नाही ते कॉक्रोचच कॉस्ट्यूम घालून आलत
वेज स्पायडरमॅन
ते गांधी आणि ओल्ड प्लेयर्स रिव्यू कर रिवाइन करना पड रहा है
सीजन वन का प्लेयर वापस आगया
ते आंबेडकर किती छान होता त्यातला
आलीस तू बी आता खरं मोठी मोठी पण घुसाल्यात यात प्रोटेस्ट
हा ते हे पण आल तो कोण अभिनेता त्याचं नाव काय
प
कुठला तर तो अभिनेता आहे की तो पण आलाय
साऊथ इंडिया म ते हितकी विलन बनतोय त्या व्हय
हा तर तोंड जरास हे आहे बघ
तो प्रकाश राज सगळी रॅपर तेन पण आलती प्रोटेस्टमध्ये आणि आता आज काल आणि आज सलमान खान आणि ती आलिया भट न पण पोस्ट टाकल्यात
हू
ते बाकीच जाऊ दे त्यांचं खरं त्यांच ह्यो मुद्दा चालू आहे त्या तर त्यांचा बरोबर आहे बाकीची लोकं बाद बिद ते त्यांचा विषय नाही आहे खर वीस तारखेला फक्त नीटच्या बद्दलच होतं त्यांना मारणं चुकीचंच होतं त्यांचं
मारण्याचा पण मारलं त्यामुळेच ते म्हणजे मोठ झाला विषय
व्हय आणि ते पोलिसांनी काय केल्यात पोलिस युनिफॉर्म असं सगळ्यांना अजून पन्नास शंभर लोकांना वाटल्यात काय
हू
आणि ती पोललीसच नाही आहेत आणि त्यांच्याकडे बॅचेस बॅचेच नव्हतीत आणि त्यांनी काय केल्यात सांग जी खरोखरची पोलिस आहेत त्यांच्याकड फायबरच्या काट्या होत्या आणि जिनी पैसे देऊन आहेत ती त्यांच्याकड लाकडाच्या काट्या होतीत आणि त्या लाकडाच्या काटाला मोळ मोळ घातलेली
चूक आहे ह्यांची चुकीच आहे हे
व्हय आणि कुणाला पण माराल्यात बारक्या बारक्या पोरांना पण मारल्यात
तर भारी आहे सोड तिथलं
एवढं मोठं झालंय कीन तेब. मारल्यात त्यामुळेच मोठं झालं आणि त्यामुळेच ती बॉलिवूडवाली पण बोलाल्यात आता नाहीतर. कोण बोलालच नव्हतं.
होय! खरं मज्जा करायलाच सोडतेनी.
एकटा तर!
एकटा तर तसा. रील बघत बसलेला ते आत हे वरता आपलं हे घालून.
वे आई त्यांना खाना. त्यांना असं फूड तेन पण द्याआल्यातं नी रोज.
तिथे जवळ्या काय सांग, तिथं खायला पण झाल्यात बघं तुझी.
आण ते पण पिझ्झा बर्गर द्याल्या.
होय आणि ज्यांनी खात नाही त्यांच त्यांना प्रोटीन पण द्यायलाय.
व्हयं! आणि तिथे गेल्यावरून सग्यांना न्यूज-न्यूज अँकर असते ते विचाराल तुम्हाला काय? पायज्यल आहे नं ते म्हणाले माझी मांगायची सिगरेट मधे प्रोटीन असाव म्हण.
अनी कायतरी विचारल. एक त्याला विचारलेल का म्हणजे तू कुठून आलायस आण कश्या साठी आलाय तो काय म्हणाला माझी गर्लफ्रेंड आहे. ति न नीट दिल ती आणि ती डिप्रेशन मध्ये गेली.
ते भारी होत.
एकापेक्षा एक मलातरी सकाळपासून मला लई आलं ते मी तर एवढं हसा
ती आहेत सोडती ती सगळी पा आलति ती स्टुडंटच होती चांगली होती.
हू!
अकरा मिनिटं झाल्यात ना एकच कॉल राहिला आहे संपला विषय.
अजून एक राहिलाय काय?
हू!
हू चालतेय बकर
संध्याकाळी वेदी काय करतो म्हणल्या तिथं पूर्ण करायचाय.
आपण असतो तिथे आपण. जरासं ती राहायला पाहिजे आपल्याला आपला ग्रुप आसायला पाहिजे बायले जण न जायला आपण दोघ्याच. काय करणार तिथं झोपणार कुठे. खायाच एक ठीक आहे तिनी द्याले.
झोपणार कुठे
व्हयं काय ती पोर आहे ती रस्त्यावर झोप आल्या.
होय सोड रस्त्यावरच पडल्यात कसं पण.
तेच कि.